लागला पाय तुला
येणार येतो छकुलीनकेलताना येणार येतो पण म तुकल्या नाही यायचे मला हाव ना ते झालं मग ते कारण ति मुदत संपली आसण मुदत संपली तिचि मुदत छकुलिम्हणि रे काकाना पाच केल तरी स्वप्नालीला मग स्वप्नाली ना आता छकुलिला पाच करू राहिली. हो का हा मग तिला माय नाव सांगितलं असत शब्द बरोबर हे लावारे एक हात कार तेच आता मग तुमचं बरं आहे ना होऊन जाईन माझं राहिलंच राहिलंच ते पेंडिंग आता नाही होत ते तू तुला काय लगेच दुसरा येईल, आल. आलं का हा दुसर पाच कॉल करायला सांगितले मला
पाच नाही
पाच नाही ते तिस कॉल असत्यात ते हाउका मग दुसरे आले आता पाच पाच करलेहोत एका एकानं हु दुसर आलं मग मी ते नाही केला मग तर मग ते करायला पाहिजे होत आहे ना
हम आता याच ये होणारच नाही, स्वप्नालिच मागचे करू राहिलि ती मग तिच्या ते वीस कॉल राहिले.
नाही होगा ना पण तेरेसे बीन
मग तिची तिनं लावला स्वप्नालिला
ते लावायला लावु राहिल्या पण ते लागे नाच नि मायासारखंच झालं ते स या ना रे या म्हणजे तुम्ही किती द्यायला केल्या समोरून? मग ते ना ते पाच कॉल घेतले पण ते ना तुम्हाला करून पहिले ते नाहि होई ना आमचं करेल ना आम्ही त्याच्यामुळे आमचे लागू राहिले ना हा आमच्या नि लागे ना ते स्वप्नालि ताई आले होते.
डबल दुसरि माहिती आली हम्म कॉल रेकॉर्डिंग करूली राहिलि काय मग आ डबल आवाज कसा काय येऊ राहिला मल मायाच?
कसय तला काय घेति स्पीकर ऑन बिन व्हायचं काम नाही बणता याला
हम्.
हु अअ
अ हा आ.
झाली का ती हम्आवाज लहान पूर्णी न आली
बाई गत गवत वाईल तू रीत काय करते जाडग्याचं
हो ना कालबीन आम्ही नुसत गेलो मीच ग त्या जच्या पट्टी दर्शक बा लावलेत पाऊसाला मग नंतर उघडलं तर यांनं ना फोन केला आठच सऱ्या राहिल्या तर म्हण तरफड घरि आले घरी ऊन पडलं हं
हाव ना तू फरून लगे मस्त चांगलं फुलसलं ना.
हम्म पण आज लय नाही सांगे नाही हो आज जास्त सांगे स् ना अति दुसती सांगेली आ
हा हो का त्याच्यामुळच मग म्हणलं जाऊ द्या आता आज घरीची
पुऱ्या गल्ली घरी फक्त स्वाती काकू गेली. काय काम काढला
पाऊसात पण पाऊस बी काही एवढा मला नाही थोडाच ए
थोडा आहे पण मग पहिले रातभर पडिले न ताई त्यो हा फक्त बादलावर झाल बाकी मग रात् भर पडेल देऊ बाकीने चालत तीन लाख रुपाला काही
आमचं गवाळ्यात बाधही बेवती मग त्याच्या निळेस म गेलो
पण मग जायला नाही यायला तुम्हाला लय अंतर आहे न व ताई ते
हम्म सोपं नाही मिरच्या तळल्या काय ग? माव का थोडा भाई आता थोडा आता
ना हो आपल्याने न्यायची तू कोणीच
नायका मग?
ते आपल्याही झाल्या म्हणते पन्नास पुरत नाहीन साडे तीन ये दे त्याच्या कुलीना दे पंचेचाळीस रुपयां लावून घेतलेत सावखेड्यावरचे मागचा वेळीस तर लता बाई पन्नास घेतलेत माझ्या कडून नंतर.
हावका
बेल बेल माथ्या वर्ष पाहिला ते ना ते येणारे
हा का बरं होईल ना मग इकडे तिकड ताण नाही
नाही नाही एवढ्या लांबून पुरतच नाही त्याय न्यायला ते उघं उन्हाळ्याचं काही वाटलं नाही.
नवनाथ ह त्यातले म्हणाला न त्याला आता मिरच्या लावलं भारी काम झालं असेल व्हय लय मिरच्या येईल त्याला आता.
पहिले थोड्या वेळानं तोडाय पहिली घेऊन गेली आणि थोडी मले
कूडपाड्या असं ना आता या?
ह पण तरी बी चछकुरीच्या द्यायचे मिरच्यापेक्षा लंबाल्या यावी
हाव का
म तेच फेलच झाला त प्लटगस्त कारण आमचां नाही पण तस आ
सगळ्या गावापरत सगळ्यांनी सगळ्यात बारी मिरच्या मग तुमच्याची कोणाचीच नाही तश मिरच्या
हम्म आता ते म्हणे त्या तूर लावू पण मग पुन म्हणीका नाही तांबाटी लावायची त्याच्यात का त्या काय करते काही लागेल तिथे अजून ते खालच्यावर लागले विहिरीवाल्या
म्हणते का केवढी झाल असण ती आता
बाहेर लावल्या त्या पण त्या बाहेर पावसामुळे ह्यांनी
हाव का
खेड्यावरच्याच बायला आयल्या होत्या कालच्या वरून येऊ येऊ म्हणते पण पाऊस चालू ना. नाही शिकूंगी ना आता.
हा भीत महा अमला
हम् काल मग तिकडे जाणवतं आम्हाला ते बाऱयचं खुलाचं नाही तर मग तुमच्याकडे तुमच्याकडे याईल काय नव्हतं मला
आणि येऊन बिऊ काय मी असते एक सरी लावली वापस आली.
दुखन
दुपारून बी घरीच राहिले मग.
पाऊस काय एक सरीच लावली असल तुम्ही.
मी एक सरी मग बाई घरी आली म्हणजेच उघडण ब म्हण पावसाची त्यालाच गेली आता
तस झालं मी मी मी कोणतडी तुम घरी आले मग उघडून गेला पाऊस
अ जाता येतं घरी आल्या पुन्हा खरंच दुपरून दोन वाजलीेते म्हणलं त त्या जायला आणि यायला एक तर गाडीवर नेऊन घाली म्हणल वर्षात कोणीच गाडी घरी गाडी मी नव्हती
तुम्हाला आता सवय लागल्या गाडीवर
गोईनना फोन देल का
ह मी म्हणलय सगळ्या बा च टास्क झाले साडे तीन तीन हजार रुपया आली या बा याला मल का मग ल दिवस पडेल मग तुम्हाला फो येत नाही मग बाहेर काही करालती ते पहिली गाडीन ना ते चकळी सारं दोघायच
राहू का
हम
हम् हा आमच्यांत तुमचं होतं काय कोणतीू नव हम्म आमची इत पडल होती काल नलत दम पंडना
पण म मोठं झाल ते
हम्म मनीषताई लावाला पाहिलांत आपण मनीष येता ये येईन मी शाळेत ये ग आले अस ना आता घरी जाण बारा वाजाला आली ना नाही बाराली तीन महि आणि गीता तई आरुणा ताई ह आता कामातच नाही का आता मिटिंगला चिंडू राहिला तीन दिवसापासून
हो
ते म्हणते का आमला दोन दिवस फोनच करू नका आता कोणी
दोन दिवस थांबूनच घ्याणार अरे नाही मला पास केले तुम्ही आता स्वप्नालीला पाच केले छकुलीला पाच करा आणि बाळू काका स्वाती काकूय का
हम
तेला पाच करा किती झाले मी तुम्हाला नंबर दिन ते आणि मग तेच आहेत तुम्हाला तीसच कॉल कर नाही ते प्रत्येकी पाच पाच करायचे मंग उऊन जाईन लवकर
अगं दहा मिनिटाचा आहे कॉल बी पाच मिनिटाच नाही ना दहा मिनिटं ठेवूनय
अरेम््याई अधदा सेकंड केल ते मला सगळे शून्य शून्यच मिळेल त्याला
नाही दहा मिनटं बोल नाही त्यांना यकवालला
ु घंट्या पाच मिनिट भरून नाही त्याला आहे पाच मिनिटं पण हे काय पहिले याला मला शून्य श मार्क पडेल त्याला
त्याच्या मस पै श
पैसे नाही आले काय पैसे काहीच नाही आहे पहिले एक वीसशे काही आहे मला तेवढेच त्या याला मग आम आम्हाला मी तेवढीच भेटेल ग हा तेवढीच एक तर म आले मला नंतर मधचे पैसे निळाले नाही ना मी केलेच नाही मण ते
नाही मग मामलापूड आल
पैसे नाही का
हे बाया म्हणून राहि क तीन तीन हजार येले त्यायलायहीईल म्हणत्या नुसत फो व येल ते अकाउंटर पड किथ मला म्ह अरुणताईनी सांगितलं का? पडेल नाही म्हणे फक्त फोनवर आले.
मामा आवाज मला तरिच येऊन आला भाव ना. तु आवा हा मला मा जाऊ आला तुमचाऊला तु बोल मिष्टिर होऊन जातात मग परत मी आवाजाला पाैच
कस काय उरेल गण
ब स्पीकर ऑन करायला चान्स नाही त्याला तुमच्या फनमारी होता. नाही आमच्या फोन पणत आता छोकरी बोलली नाही मला काही नाही होत.
मग तू मागऐकच चाल बटन दबलं.
तुम्ही काय करा मला एक पाच कॉल करून घ्या मी मग त येईल नाही का परत नवीन आता का म्हणते पाच मिनिटाच आहे ते खुलून पईल.
हा जमत म
आता ये नाही होत ये दा कुसणी राहिल ते म्हणत होतच नाही. आ मला ते सोमवार ना पूर्ण कराची एककूवाल मी पाहिलेच नवते ना दोन महिने होऊन गेले त्याला येऊन बिन ते होण आताातच ना सग. या ते आपण मग मी केलंच नाही ते
मग फोन माझ्याजवळ राहत म्हणून मी कंटिन्यू राहात राहतो अजो. अम् तेी माणसाजवळ राे फोल होत मग कोण घेते एवढं.
मला विी माझ फोन मध्येच करून घेऊन लागल ती कार्यात
कोण ऐक तुला मग त्याच्यातच खोलून घ्यायचं ना.
आता पहिले यायच देल होती ना हे फोन मध पहिले नव्हता म्हणजे होता फोन पण याच्याच याच्यात खोलल तुम्ही
मग आता नाही म्हणाला पाहिजत कस का नंबर त्याचा दला असता. हम् निवाला
आता पुन्हा ते ना आठ फिरवायच छोट्यांला
ह का? छोटा कोणाला आणला तेला हा का? लागतोस फोन बी मानस चिता चिताा मग पुडग्याला का याला म्हण त्याला म्हण.
खरंच लागत हा गेला शाळेत- तही आले दहा मिनटं व्हायला तुम् काय करा परत करूनच घ्या मग
हा. उदन दहा मिनिटां थोडी दोन चार मिनिटं वरून द्या लागत त्या लगेच म कुट करा लागत.
आणि छकून आ तर लगेच नुसते दहा मिनिटं झाले लगेच कट केला.
मग आपल्या आता पहिल्यांदा स्वप् लावा वेस ना तिनं उचललं नाही त कोणत दोन झिरो जररो हऊंगे लण बई
हा मग माझ तेचर व्हाले मी सगळ्याला कॉल लावन पाहिले सगळ झिरो झिरो येली. उसली उचलला नाही तर मग ते झिरो येऊन जात ना.
करते मी कटणडबल लावते.